हॅलो
हॅलो
बोला
मग आणि काय
काय निवांत
हम्म हम्म मग तिरुपतीला गेलता का नाही?
नाही माझा मित्र गेलता.
बर
त्यांनी सांगितलं तसं जायचं जाणार आहे आता पंधरा......
हम्म हम्म.....
तसंच जायला लागते....
काय ट्रेन पकडायची. खाली तिरुपती स्टेशन आहे खाली ते उतरल्यावर तिरुवअनंतपुरमला जायचंय म्हणायचं त्या रिक्षा पकडाय किंवा बस पकडायची वर जायचं, चालत जाणार असाल तर जाऊ शकताय नसल तर..... बस पकडुन किंवा रिक्षा बस हाय नाही रिक्षा आहेत वडाप आहेत.
हम्म
प्रायव्हेट गाड्या पण आहेत.
हम
हम्म तिथ गेल्यावर पहिला मग मुंडन, मुंडन झाल्यावर आंघोळ झाल्यावर रूम बघणार असा तर रूम बघू शकताय. मग स्टे करणार अस... तर मग काय लॉकर मध्ये बॅगा टाकून तुम्ही दर्शन करून येऊ शकताय
तिथं काय आपलं आधार कार्ड तेन दाखवायला लागतं. का?
होय आधार कार्ड सगळीकडेच लागते चेकिंग झाल्याशिवाय कोणाला सोडत.... पण दर्शनच्या बारीला उभारल्यावर हे चालत नाही कमरेला बेल्ट चालत नाही. तंबाकू, मावा दारू प्लास्टिक पाण्याच्या बाट चालत नाहीत, वॉचमेन असत्यात.
हम्म हम्म.
काढून घेतेत चेकिंग होते सारखे ना?
हम्म हम्म कात नाही खरं
आं?
का चालत नाय?
पर्यटन स्थळ हर्ट केल्यावर म कोण येईल का?
हा हा.
मोठमोठ्या नेत्यांनी तेन अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन किंवा साऊथ मध्ये ऍक्टर ऍक्ट्रेस तेन देवाला पैसे पैशाच्या रुमा बांधलेत. इथे रूमा मिळत्यता चोवीस तास साठी फक्त सत्तर ते ऐंशी क्रिकेट रुकमित वन डे स्टे ला आपल पैसे देत ति रुमा एक रूम, दोन रूम एका व्यक्तीच्या आधार कार्डवर
हा हा. आणि तिथं जवळची कुठली आणि ठिकाणं?
ति काय वरन दर्शन सगळं झाल्यानंतर खालील्यानंतर आधियोगी हाय.
हा तिथं काय आहे?
शंकरराज मूर्ती हाय छाती प्रसन्न.
हा हा.
बघायला भारीय. लेझर न लाईट पाडत्या चंद्रकूर वरडो त्यात गंगा पडाल्या नी
हम्म हम्म.
गळ्यातला हार साप चमकते.
आणि दुसरं काय तिथं?
प्राणी संग्रहालय आहे, स्टेडियम हाय. चेन्नई. गोल्डन टेम्पल हायं.
हा -
भरपूर ठिकाण आहेत.
हम्म हम्म
बघण्यासारखं पण आहे सगळं
एक चार-पाच दिवसात आपण बघू शकतोय काय हा सगळी ठिकाण?
दोन दिवसात फक्त दर्सन बालाजीच दर्सन होणं महत्त्वाचं आहे, खाली गावात आल्यावर पण मंदिर भरपूर आहेत खाली. पद्मावतीचं मंदिर हायं. बालाजीची बाईको
हा
हम्. प्लेस आहे बघण्यासारखे हम्
मग तिथं केस का दान करत्यात?
आ
केसं का दान करत्यात म्हणलं तिथं.
देवाला एका भक्ताना आधी दिल ते माझ्यापशी काहीच नाही म्हटलं देयाला देवा तुला काय देवू?
हा हा मग ती परंपरा चालू आहे का तशीच?
हा काही देव म्हंटलं तर देव म्हनलं तुझ्याकडे हायत. दे काय आहे केसं दे, केसं दे तसेच देवल दान का केस तुम्ही कुठं गेलताय नाय?
आम्ही बालाजीला जायचा आहे अजून
कधी जाणार?
अजून एक, दोन, तीन वर्षांना
हम् हम
फॅमिली मोठी झाल्यावर
अच्छा हं
मग जेवणास तेन सोय तिथं काय?
जेवणाची आहे की हॉटेल आहेत.
हा
ल्या वर फ्रीमध्ये जेवण भेटतय. प्रसाद देतेत प्रसाद वाटतं का हमेशाच तालु अन्नदान चालू असते.
म्हणजे जेवणाचे काय प्रॉब्लेम येत नाय.
जेवणाचा प्रॉब्लेम मधन पैसे जास्त कमी कमी जास्तला पाहिजेत.
आंध्रा मध्ये येते काय ते?
हा
तकेरं
हम्म
आंध्रामध्ये येत का केरळमध्ये? येत हा हा भाषा कशी आहे तिकडची?
भाषा कशी हाय म्हणजे अब भाषा तमिळ बोलते.
मग आपल्याला काय समजतच नसलं.
आपण काय त्याच्यात हिंदी बोलायचं.
हम्म हम्म चालत्या काय तिथं
हिंदी आता चालवून घ्यायची. लँग्वेज ला प्रॉब्लेम शंभर टक्के येते आपलं दे घर सोडल्यावर.
हुं हुं
पण आता पर्याय नाही चालवून घेईन थोडं थोडं
हम्म हम्
मग ट्रेन ला काय बुक करायला लागतय का
नाही आपले असतात तुम्ही लोकलन जाऊ शकता. पण फॅमिली न्यायला प्रॉब्लेम होतोय.
लोकल न
लोकल म्हणजे हे. पॅसेंजर?
पॅसेंजर हम्म
अडीशे तीनशे रुपयत जातय. पण गर्दी होेत्या ते म्हणजे लेडीजला चालत नाही.
हम्म
अबदा हुत्या. जेंट्स जेंट्स असले की चालतंय मग सरळ रिझर्वेशन करून आठशे नऊशे रुपये तिकीट आसतय बुकिंग करून मग काय आरामात जातंय.
हा ह
तिथलं सगळं आवरल्यावर मग येतानाच बुकिंग करायचं.
हुं हुं लगे फास्ट बुकिंग होतंय का तसं?
नाही होत वेटिंग पडत तात्काळ टाक. काय तर नाही तर मग काय पर्याय नसलं तर, वेळ असला तर फिरायचं नसलं तर इमर्जन्सी असली तर लईच ट्रॅव्हल्ससन यायच परत. पैसे जास्त जात्यात खरं.
हुं हुं
हम्म
हा, हा
आणि कर्नाटकात? कुठली येताना
कर्नाटकात डायरेक्ट मिरज.
हम्म. मैसूर, उटी
पुढ गेलं तर पुढ जायचं नाही म्हणाल्यावर मैसूर, उटी.
हम्म
जेवढं बजेट आहे तेवढं बजेट असलं तर मग काही विषय नाही मग ट्रेन करायची नाही चारचाकी केले तर बर पडतेय
बर
अन काय
काय नाही
झाल जेवन
जेवण कराय
दिल्लीला गेलता का नाही दिल्लीला
दिल्ली कुठं आणि आम्ही कुठ? जायचकी भविष्यात मुंबईला नाही पुण्यापर्यंत जाऊन आले पुण्याला
लास्ट पुणा
हम्म
पुढं गेलं
नाही
हम्म हं
तुम्ही?
मी काय म्हटलो सगळीकड
हं हं
चालते ठिवू का
बरं